मला काय माहित माझे कसे व्हायल्यात.
बगकी. तु तू तेवढी लाडकी आहेस ग त्यांची आम्ही काही लाडक्या नाही, आम्ही तोडक्या हाय.
नाय नाय. मी जुना मेंबर आहे म्हणून माझ्याकडून व्हायलेत.
आग तेच की म्हणूनच सांगलोय त जुनी आहेस ग म्हणून तू लाडकी आहेस. अस व्हायलय. हम्. म्हणून असे विहिना झाल्यात आमची विहिना तुझी व्हा्यलागल्यात.
होय. आता काल पण त्याच्याबरोबर केल क नाही त्यावेळी असं होत नव्हते काय मग सगळ्यांचा कसं ग्रुपला तू ग्रुपला आहेस ना.
आहे की.
ते म्हणजे कॉल होईनात वगैरे मेसेज टाकाल्यात त्या ग्रुपला हाईस.
नाही नाही त्या ग्रुपला नाहीेय. हे दुसराच हाय.
सोडाय पाहिजे थांब.
हं. हा दुसरा हा दुसरा हाय ग्रुप कोणता त का.
हा. मग मी पण असं फोन चालू ठेवला आणि आता तुला कसा केला तसा कॉल गेलता तिला. खल आणि लागला मला म्हणत्यात तुझ्याकडन लागला माझा का लागत नही.
तर काय बग की.
आणि असं लई जणांचे प्रॉब्लेम चालु हायत. म्हणजे फोन लागना झालेत.
ह हां हां हां.
पण माझे तर व्हायलेत बाई कालपासून मी करायला लागलोय क नाई, व्हायला लागलेत.
हा हा हा हा. हे बर दिलंय त्यासनी फोन वर बोलायचं.
होय तेवढंच लागतेय बायकांना निमित्ताने.
निम्हीत वय.
बोलायला. होय.
पाच वेळा काय दहा बेरा करतो म्हणते ना.
हम्म पण तस समोरच पण तरी काम पाहिजे ना.
तेच की. आपल्यालाच वेळ पाहिजे ग. तेच म्हणते नावो. आता माझंच बक्की.
आता नवीन नवीन आणि नवीन नंबर शोधायचे, त्यांना कॉल करायचे. कोण कॉल करणार हाय का विचारायचं, त्यांच्याशी बोलायचं.
नेहा. तसच की कसं माहिती आहे काय वेळ तर पाहिजे की ग. ते घरात. आपल्यासारख्या नाही घरात जे असतात त्यांना परवडते.
होय.
हम्म किती दगा करायलात ग. शांत बसा की म्हणा जरा कॉल होईपर्यंत.
सांगून काय उपयोग ह.
अ मम्मीकडे गे मम्मीचा फोन वगैरे काय?
ह पप्पांचा आलेला सकाळी.
पाऊस तिकडं कंटिन्यू असेल ना.
हो पाऊलव्हता आता आ दोन दिवस झाले तिकड पण चालू झालंय.
झाला काय हम् जस हे बदलल तस य.
हो रोपातहीन लावायचेेत अजून.
जाऊया क तू आहे नि मी.
च मामाच्या मुलगीचं लग्न आहे बघ. कालच रात्री फोन आ कधी? शुक्रवारी साखरपुडा आहे आणि एकोणतीस तारखेला लग्न आहेत.
तुझं मीटिंग मध्ये लगेन म आडमत तुला म्हणत जॉन तिकडच राहत.
होणे स जाण नाही. बघायचं लग्नाला एकोणतीस. भेटतय ते डेट नाही झाली तर जाणार.
हम्म साधा कॉल नाही आपला
नाही तरर म मी ह्यांना पाठवणार नाही तर घरातल्यांना बघायच ते. कुठं पाऊस जास्त असते ग हे बरं इकडं आपल्या इकडं काय एवढं नसते कारण नाही. अ कुठत.
हॅलो! हॅलो आवाज.
केलेल बरोबर.
आवाज कट झाला आता आत्ता आला बोल काय म्हणलीस.
आपल्याकडे कस, इकडं हे नसतय ग, एवढा पाऊस नसतोय ना काण दिसत सर्वट आलं तर आलं नाही तर नाही असं आहे नाही.
माप पडलाय बाई, मागच्या आठवड्यात.
हम्, तिकड आ का कायमच चालू असतय त्याच्यामुळ नको वाटतय ग.
हम्म, भांडी बिंडी काय घासायल्यास क काय?
बाई मॅगी करून दद्यायलोय, दोन मिनटं कुठं सवड मिळत नाही बघ, खरंच
हम्म, मला सांग
होय.
ते सुट्टी असली तर सुट्टीच म्हंटलं नाही सुटकीच तरी निमांत असावं असं वाटतय खरं कुठलं सुट्टी दिवशी तर नेमक, आज तर बरोबर कपडे धुऊन सांगते की, कपडे धूऊन खाली यायला बारा वाजलेले बग मला, मग बारा वाज खाली आल, ह्याला पोटाला घातल पहिला, वेळ झालाय म्हणून बाळाला. आणि तेला झोपवलं, मग तिथन पुढं मग, आता म्हणलं ते बॅट जरा बघायचं म्हणलं, ही जेवायला येईपर्यंत तोपर्यंत कुठलं ग, वह्या नुसता वरण आणलं नाही तोपर्यंत बाबा त्यानी आलं, म्ह आणि राहिलं सगळं तसच ठेवलं वढुन जेऊन, आवरुन मगच वरती गेलो.
माझे कार्ड हाय माहिती हाय, ते यश कार्ड आलंय म्हणून ते कॉलेज ला गेलो दुपारी बारा नंतर जायचं होतं, साडेबारा वाजता जाऊन यश कार्ड घेऊन आलो मग घरी आलो नाही तोपर्यंत, डॉक्टर आल्यात सलाईन लावाय जायचंय म्हणले म्हणून, आणि जेवलो गडबडीत
हे कुठे म काढून मिळतय ग, एसटीचे पास म्हण ते?
काढायल्यात, आता ते रत्नाकर बँकेच्या खाली चालू आहेत बघ, अडीचशे रुपये घेऊन.
कुठ रत्नाकर बँक?
तू येताना तू मधन इत्यास तिथं ते बाजारच्या समोर नाही का
हा हा हा हा हा, बरोबर समोर. होय, हा हा हा. अगं नाही, मला फो आमच्या इथं काढल्यात सोड, आईनी काढल्यात मला मामी आमच्या विचारालत्या, आमच्या इथं पण घेतलेलं नाही दोनशे रुपये आणि आली तर बायका गोळा झाल्या तर, मला फोन कर, मीे देतो सगळं पाठवून म्हणून सांगितलेल्या.
ह पण त्या कार्डला पण काय तर रिचार्ज आहे वाटतं?
होय काय माहिती बाई?
होय, रिचार्ज आहे त्याला पण, आणि ते पण संपलं की चालतय, मला पण एवढं पूर्ण कळाल नाही. परवा एक व्हिडिओ पण बघितलाय आणि आमच्या घरात पण सांगत होते, त्याला काहीत रिचार्ज आहे म्हणून
हा हा हा हा, जाऊदे बाई तिकड, मग कशाला काढायचं ते उगच विनाकारण, तेला आणि कुठलं भरायचं मग मोबाईला भरताना नाके नऊ येतोय
मोबाईलच पण आता काय, काय अजून वाढणारच आहे म्हणायला
मी तेव्हा रिचार्ज दत्तनगरमध्ये आणि आलाच नाही ग रिचार्ज आणि बघितलं नाही काय नाही तसच गेलो वरती भागात आणि यांना फोन करायला लागलो की मग फोनच लागे ना ब म्हटलं आताच रिचार्ज करून आ
मॅसेज
काहीच नाही हा हे ग टेक्स नाही आला तेच की. मग टेक्स्ट मेसेज ला बघितलो ग जाऊ तर मेसेजस नाही म्हटला आणि गेलो दुकानात त्यांना म्हंटलं आलेलच नाही म्हटले पैसे दिलेय की ग हे करून आलं आणि म्हटलं कसं काय नाही म्हण मग हे केलं बाई परत मारून घेतलं त्यानी दिला. आमच्या इथलाच आहे ना तो.
हा हा हा
मला गेलेलंच नाही आहे रिचार्ज तुम्हाला हा ह त्याने परत मारला. ते त आणि म्हणणार म्हटलं नाहीच म्हटला तर काय करू म्हंटलं. निम्म्यात तेिथे लक्षात आल्यावर सही करायची ती सही कर म्हंटलं कोमल ला वर कोमल पाटील ला आणि म्हटलं जाणार फुटलं रिचार्ज काय आलेला नाही बघतो का म्हटलं आलेलीतन
ते सिलाई करून घेतलेली तिथ ना बर ते कुठं परवा पण गेलतो त्या अंकिताच्या तिथंच टाकली होतीस ना. सिलाई करून ते परवा माग घेऊन जाणार म्हणत होतीस का न्हतीस काय ते तू साडी पिको फॉल ला टाकली तिथं तिूनच घेऊन गेलीस ना?
काय रिचार्ज?
नाही नाही शिलाई केलेले ते ताईचे वगैरे कपडे
तिथं दिलोच नाही आता.
मग कुठ?
दि मी गावाकडे दिलो बहिणीकड सोड त्यानी दुकान बंद करावला लागलेत.
का?
ती सासू इथे नाहीये की.
होय.
हम् सासू हेला गेल्या माहेरी गेल्या तिच्या आईला बर नाही म्हणून म ते दुकान बंद करालेत मग ते गाळा खालीच होणार आहे बग कोण असलं तर बग.
हम्म
मी पण दिलो नाही नाही दिली व्यवस्थित सोड बाई. तू दिलेस ना बरं केलीस मग.
हम्म
काय उपयोग नाही.
हम्म
विनाकारण दिल्यासारखं झालं ते.
एक काम करुया तू आणि मिच शिकूया आपलं गप्प.
मग काय ग तेच बरं येतय सोड ते येतंय शिकलोय की मी
मग बाईच शिव की तुला आ वेळ
अगं वेळ कधी मिळायचा सांग बाई नको झालाय जीव आधीच हाय ह्या हेच्यातून आणी छान इकल.
हम्म त्यात आणि काय नाही. व्हयं.
शिवाय शिवायला काय नाही ग ते कट अंघोळ करून सगळं व्यवस्थित जाता जमायला पाहिजे पहिल्यासारखं आता जमणार नाही.
नाही नाही पण कसं होतं जरा विसरलं असलं आणि एक दोन जरा बिघडते मग त्यावेळेस साधेच घ्यायचे आणि परत मग व्यवस्थित होतय कारण बहीण पण कशी अ तिची डिलिवरी आ ती त्यामुळे ती विसरलेली काय आणि त्यानंतर तिने एक ड्रेस ज्या दिव वेळी शिवला का नाही म दुसऱ्या मुलग्याच्या वेळी हॅलो.
हॅलो.
हा.
हा दुसऱ्या मुलग्याच्या वेळी ड्रेस शिवला की नाही तो शॉर्टच झाला म्हणजे हाईट कमीच झाली.
हां हां हां हां.
हां हंम त्यानंतर मगं आणि तिच्या लक्षांत आलं मगं आणि लगेच शिवायला चालूं केल्यावर मगं व्यवस्थित शिवायला लागली. ते विसरते जरा गॅप पडला की पण एक दोन वेळा जरा चुकते.
हम्म तसच व्हाय लागलंय मग आता कसं लई तो गॅप पडला कधी. अ दहावी झाल्यावर वाटतं काय बारावी झाल्यावर शिक शिकलेलो बघ त्याच्यावर कुठं त्यावेळेस शिकत होतो. लग्न झाल्यापासन काय इथे आल्यापासुन नाहीच काय हू हू हू. बंद झालंय ते बंदचं
हम्मं मी पणं मॅड आहे शिवायला मशीन वर मला एक
आदी शिवत होतस. ड्रेस शिवत होतो ड्रेस पणं घेण्याचं याचं कणी साडीचा ड्रेस साडी लेटस शिवत होतो पहिलं साडीचं
छान वाटतांत खरं ते, ते तू साडी घेतलीसं नां पंधरा ऑगस्टला?
मी तसे भेटायचे नाहीतं मला मगं ते हां हॅलो.
आं न एकदा लागते आहे कां बघते थांब.
हां.